हॅलो-काय करायलायस
प्रेस
अरे झोपला नाहीस
हां मी दुपारच झोपत नाही
का रे
रात्री झोपे येत नाही मला
हम्मम रात्री झोप येत नायं
होय
आणि
आणि काय नाही तुमच्याकडच क
आमच्याकडे काय काय चाललंय
कायं नाही निवांत विषय
मगाशी काय बो
मगाशी तेहे विचारत होतो की परवा तुम्ही फार्म हाऊसला ला गेलतास
होयं
मग काय काय ये तिथं
इथं काय मोठा फार्म हाऊस आहे एकतरी- एकदम शंभर जण तरी जाऊ शकतात
एवढं-म्हणजे वेडिंग साठी देण का
वेडिंग साठी पण चालते
हा हा बर
फ्लोर असल्यासारखयं ते आणि काय तुझे हॉल आहेत मोठे मोठे
बर म्हणजे आता बघा आम्ही मध्ये जे फॉर्महाऊ सला गेलतो तिथं कसं त-अं हेच होतरे म्हणजे आता ऍक्टिवटी होत्या तसं काय आहे का
ऍक्टिव्हटीला असं काही नाही लाइटिंगचं वगैरे आहे मोठा पूल आहे
हा म्हणजे आम्ही जिथं गेलतो तिथं कसा विषय होता सकाळी जायचं त्यांच्याकडनं जेवण त्यानंतर त्या अँक्टिव्हिटी असत्यात की हां जसं की तिथं एक नदी होती त्या नदीत ते बोटीत बसत्यात पाणी हुतं तळ असतो क नाही
हम्म.
तसं पाणी असतयं म ते पाण्यात ते हे करायचं असं विषय असतोय तो सगळा म रात्री जेवण असते.
हां.
एकदा शाकाहारी, एकदा मांसाहारी.
हम्म. म्हणजे घेचील त्याच्यावर
हां. नाष्टा असतोय.
हम्म.
ब्रेक डान्स तेन असं
तिकीट किती एकाच?
ते घरातल्यांनी काढल्यालं रे त्यामुळं माहित नाही.
ह ह.
असं काय तिथं हाय काय विचारालोय?
एवढंस सकाळचा नाष्टा तुम्ही जेवण करणार असलास तर, तुम्हाला भांडी वगैरे आणून देत्यात.
हा.
नाही त्यांच जेवण असतयं.
बरं.
परत तुझ आत किती पाच-सहाशे त्या बेड रूम हाईत.
बरं.
परत तुझ हे काय ते रेन डान्स
हा
आणि बॅक साइड ला असं जंगलचा व्हिवो हाय.
जंगलात प्राणी हाईत काय?
प्राणी असं जास्त नाहीत.
ह ह
कधी तर दिसला तर?
हा हा हा
साप वगैरे हाईत.
ते काय असणारचं सोड. त्या काय इशय नाय.
असल्यामुळे
हा, हा. मग आणि?
आणि काय नाही बग. निवांत चालू हाय.
निवांत.
व्हय.
तुमचं काय उद्या कॉलेज चालू होणार आहे काय?
होय.
लवकर पेपर परवा संपलेत आणि
हो काय कराच सुट्ट्या नाहीत
हम्म, आमचं पण चालू होणार म्हणत्यात.
ह.
तर अजून ऍडमिशन बर ठराविक जणांचं झालेलं नाही त्यामुळं एक तरी पुढच्या आठवड्यात चालू करतील.
काय करालय?
हम्म.
आता काय करालय तुझा भाऊ?
आता भाऊ आत्ता हे झालाय असिस्टंट सिवि्हल इंजिनियर.
हा हा, काय असतय ते?
अ पंधरा दिवस झाले.
बर, काय असतय खर ते?
इंजिनिअरिंग मधला आहे रे ते. आता तुझ ते मला सिव्हिल इंजिनियर तुझा आता रस्त्यांचे वगैरे ब्रिजचे वगैरे काम असत्यात ब
असिस्टंट सिवल इंजिनियर होय.
तुला काय ऐकाय आल?
आला वेगळेच कुठला तरी शब्द ऐकू आला, म्हणून विचारला काय असत ते सायन्स घेऊनचा न सायंस मझी
होय.
हम्म हम्म बरोबर.
इंजिनिअरिंग वगैरे करून झालत त्याच्यात आधी परीक्षा देत होता आता पंधरा दिवस आधी जिल्हा परिषदला लागला.
ह हा हा.
सिवल इंजिनीयर
बर.
तुझ्या भावानं कोणती साईड घेतल्या?
सायन्स
सायन्स
हम्म
पुढं काय करणार आहे.
काय जी ई देणार. त्यानंतर मग एरानॉटिकल करणार.
ते काय असते.
म्हणजे विमान.
विमानचे
विमानाचा इंजिनिअर. विमान बनवणार ते जा तेध पाठतेन बघणार.
हम्म हम्म
येरानाटिकल
आणि
आणि का नाही निवांत. बाकीच कशन
काय कारालीस
काय नाही बघ बसले निवांत. वारं केवढं सुटले आणि
होय वाऱ्याचा आवाज यायलाय की.
हा
इकडे काय वारे नाही काय नाही.
हम्म
बाजार आहे बाजाराचा आवाज आलाय सकाळपासन.
शेतात गेला नाहीस.
आज नाही गेलो.
का
तर काल पाणी चालू केल तर त्यामुळं आज जायचं नाही म्हणलो राहून दे.
हम्म हम्म
बघा आता उद्या जारख काय जायला लागेल उद्या.
हम्म
ते जरा ठिबकची पाईप हातरायचे
अरे पायपेता आहेत ना तुमच्या ठीबकच्या.
ह ते दुसऱ्याला नत्यात तळ्याव विहिरी बस आपल्या रानात हातरायचे.
किती ना दोन तीन आहे ना.
हा तीन ठिकाणी.
हम्म मग कस आणतात
तर पाईप काय शेतातच आहेत चड
वा
ते आता जरा सरळ आतरायचे उसाच्या मध्ये अडकल्यात नाही.
हा हा.
काढून सरळ व्यवस्थित अंतरायचे
हा हा काय खटका दाबाला की पुढं तिथं नुसतं बसून घ तर कोण तापत नाही तो ना.
उन्हात नाही मी इकड झाडाखाली जाऊन बसतोय.
एकटंच
होय.
हम्म हम्म. ते चांगलं आहे. जुना फोन असता कणी तापून तवा झाला असता.
व्हय, नुसता उन्हात जरी विहिरीवर जाऊन उभारून जरी काहीतरी बघायला लागलं की गरम होते होय.
तेच हिट झाली की झालं रे ते
हम्म
खेळायला जात नाहिस?
खेळाला नाही
काय की म आधी काय खेळत होतस क्रिकेट फुटबॉल?
ते काय दोन्ही पण खेळायचो जरा जरा क्रिकेट आता खेळून मला तीन वर्ष झाले.
तीन वर्ष?
ह.
काय खेळत होतास क्रिक मध्ये बॅटिंग बॉलिंग?
बॅटिंग आणि फिल्डिंग.
आ बॅटिंग आणि फिल्डिंग काय?
हम्म
हम्म हम् अन फुटबॉल कधी खेलस?
फुटबॉल काय आधी मधी खेळत होत
हम्म हम्म
ते काय आपल्याला जास्त येत नाहीत त्यामुळं डिफेन्सलाच उभं राहायच
मी डिफेन्सला मी पण खेले सोड.
डिफेन्सला नाही तर गोलीला जाऊन उभा राहायचं
खेलेल नाहीस एवड
बाकीचं कोणतं म्हणालास?
म्हणजे जे आपण गल्लीत खेळायचीत पोरं
ते ले भरपूर खेळले लहानपणाासून
याअ
लपंडाव सा कै
त्यांतर
विटी दांडू
ते डवाड अ ते खेळ आमच्या एरियात एका वर आठ आठ दिवस डाव चालू होता.
आमचं लपंडाव फेमस होता. पंधरा जण खेळणार आम्ही. दहा गल्ल्या दहा गल्ल्यांमध्ये कुठ पण लप
हा लई मोठा आहे रे
रे काल तरी आठवडा वर तरी डाव जायचा
तेच आमच्याथ ते यायचा, कारण यायचं ते काय नाही काय करायला जायचं, आणि ती बाटली उडायची.
हम्म. तरी त्यात आणि ते दहा गे मध्ये आणि निम्म्याला जास्त गावत होती मुलं.
होय अरे कसा होय स्टार्टिंगला वाटते, खरं होत नाही, का नंतरर जशा जागा काळाय लागतात, हा इथ कोणता कोण लागतेच
होय.
ते म ते जागा राहीत नाहीे जास्त वेळ लपून.
च्या वर जाऊ टेरिस वर.
हा मग काय विषय नाही, तरी कस होते. बाटलूड
कि ते बिल्डिंग वर न जाऊन दुसऱ्या, बिल्डिंग वर जाऊन दुसऱ्या गिल्लीत निघायचं.
हा हा हा.
असं करत होतो.
म्हणजे कसं खरं बाटली उडवण सोप्पा आहे. पण पाटी मारणं त्यान जरा अवकड पडते.
होय.
संशयात. विषामृत कवा खेळलासा का?
खेळलोय की.
ते पण भारी होत. कि आमच्या इथ तर यासाठी तर पूर्ण मोठा मोठा एरिया
विष अमृत म्हणलास की, ते भरपूर जण असल्यावर खेळायला मज्जा येते.
पळण्याचा स्टॅमिना लागतय.
हा.
त्यावेळी काय टाईम होता पळण्याचा. आता काहीच नाही त्या मानानं.
होय.
त्यावेळी लय पळत होतं एरिया मोठा असल्यामुळ
तरी मधे रनिंग चालू केेलत. ते आणि बंद झालं.
हं.
दोन राऊंड तरी बसत होते निवा
आठ. एवढं असं खेळता बर बर चालते करतो नंतर.
चालतेय.
हा.
ठव काय.
बर.